हॅलो.....
हा बोला की...
हम्म बरं,..... काय म्हणतेस?
काय नाही, आहे बघा निवांत जेवण वगैरे झालं?
झालं- झालं जेवण आणि तेआवरलं सगळं....
हा- हा....
आत जरा आवरून..... तांदूळ निवडत बसले मग, नाही तांदूळ निवडणीत करते....
हा हा....
तांदूळणीट करून ठेवलं म्हणजे फटाफट घालता येते ना संध्याकाळचं....
होय होय गावाकडे वगैरे आलेला का नाही....
नाही आता सध्या काय कुठे जाय नाही बाबा आता जाऊन आले मधी मे महिन्यात.... आमच्या इथं गावी कार्यक्रम होता...
हा हा....
मग तो कार्यक्रम सगळे करून लग्न होत एका बहिणीच म्हणजे भाऊकीतल्या बहिणी.... जे का लग्न होतं....
हा- हा....
ते लग्न करून एक चार दिवस राहून....
हा- हा....
गावाकडीचे स कार्यक्रम एक दोन होते आणखी म्हणजे अ एका मंदिराला आमच्या... विठल रखुमाई च्या मंदिरला कळस बसवला.....
हा -हा...
अ मग तो कळसाचा कार्यक्रम होता मोठा तो कार्यक्रम करून......
होय काय?
हा आले बघ आता मग काय रिटर्न जायला नाही., पाऊस आहे. म्हटलं, आता काय जाण्यात पॉईंट नाही....
आता पावसाळा चालू झाला कि कुठे जायला मिळत नाही, काही ते उन्हाळतच करून द्यायचं....
होय आणि असं मे मध्येच ग, कारण, बाकी इतर टायमाला काय मुलांना सुट्टी मिळत नाही...... नसते, मग शाळा चुकून मग जायला लागते.....
होय -होय, ते नको वाटते....
ते मग सगळ, आणि शाळेत सांगा....... लांबड लागत राहत.... त्याच्यापेक्षा असं मे महिन्याच्या सुट्टीनच गेलेला बरे वाटते....
बरं वाटते होय- होय मुलं पण एन्जॉय करतात. आणि आमचं पण एन्जॉय होत..... ते आणि सुट्टी असल्यामुळे.... काय हे पण वाटत नाही किती पण दिवस राहिलं तर काय वाटत नाही.... बरं.... ते शाळा असल्यावर जायला नको वाटते....
नाहीतर काय....
हम...... तेच बघत राहावं कुठ तरी असलं तर घर वगैरे
हा -हा.....
आम्हाला कसं असं चांगल्या एरियामध्ये जरा व्यवस्थित बांधलेलं असलेलं असं जर बांधून विकणारे असं असलं तरी पण चालतय फक्त काय जरा एरिया चांगला पाहिजे.
नाय सांगते फक्त तिकडं च्या साईडचं एरिया चांगले आहे सोड.
हा हा.
हा मग मी तुला म्हणजे माझ्या डोक् म्हणजे नजरेत किंवा ह्याच्यात बोलण्यात जरी आलं ना कुणाच्या
हा हा.
तरी मी तुला लगेच सांगेन आता आहेत तयार पण अजून कसं आता अ आता ह्या सिझन मध्ये कसं काम करायला बघत नाहीत ना हे लोक आप
नाही नाय होय होय. पावसाळ्यात शक्यतो बांधकाम सगळ बंदचं असतय सोडा.
हा मगं एक दोन तीन महिने फक्त थांब दोन तीन महिन्यांत चालू केलं का नी -. -
हा हा.
ह मगं मी लगेच तुला म्हणजे मी इन्फॉर्मेशन तरी पण जर आलं त्याच्या पण आधी जर आलं माझ्या नजरेत किंवा बघण्या देखील तरी पण मी तुला सांगीण.
हा हा चालतंय की,
म्हणजे हे कसं व्हायला लागलंय यांना जाऊन येऊन पण लांब व्हाया लागलय
हा
आणि हे पण आता जुनं झालंय हो सगळं
होय सोड खूप जुनं झालंय ते
लय जुन झालय सगळं, असं माती वगैरे पडत आहे.
हा हा
त्याच्यामुळं बघायचंय आता बघू काय काय होतय.
नाही बघायचं कसं हाय माहितीये का जरी दुरुस्त जरी करायचं म्हटलीस तरी तेवढाचं खर्च येणार.
नाही नाही दुरुस्त काय करणार नाही सोडा ह्याच्यामध्ये कारण आता ते दुरुस्त करून पण नाही चालणार आहो. ते लय जुनं झालंय सगळं पडायंला लागलंय. सगळं पाडूनच बांधायला लागणार ते बांधायचं झालं तरी पण.
मगं ते आणि मगं तेवढाचं खर्च येणार.
सुधारणा करून काहीचं उपयोग नाही आहो.
नाय ना व्हतं.
त्याच्यामुळ कनय पा शक्यतो पाडूनच बांधायचं म्हणाय लागलेत बघू आता काय काय होते.
चालतयं खरं मग मग का पाडून बांधयचं म्हटलंस मग सरळ तेला नी खर्च वेगळा इकडा खर्च वेगळा त्याच्या ग त्याच्यापेक्षा ते गप हाय ते
आम्ही काय म्हणायला लागलो आम्ही तिकडं यायचं म्हणतोय. म्हणजे ह्यांना कसं जायला यायला बरं पडतय ना जवळ होतं इकडून जायचं यायचं म्हंटल्यावर लई लांब व्हायला लागलंय ते
होय त्यानंतर पावसा पाण्याचं
पावसाळ्यात तर नकोचं वाटतं ते यायचं जायचं होय पाऊस बघितला एक एकदा पडायला लागला कि मोठ्यानचं पडतोयं.
होय.
त्याच्यामुळे आणि ह्याचं कसं रात्री पण ये जा असते ना हे
हा.
त्याच्यामुळं शक्यतो तिकडंचं बघायचंय बघू आता काय काय म्हणतायंत.
चालेल मग ते विकून टाकायचं त्या बजेट मध्ये आणि थोडं आपल्याकडचं घालून किंवा लोन लोन करून दुसरीकडे घेतलेला आणि बरं
बरं पडतय होय होय.
मग काय करणार पर्याय नाय काहीच
होय होय तेच की, आणि तुमचे झाले. कॉलचे टास्क सगळे.
माझे अजून आहेत. थोडे.
होय काय हा हा.
हा ते काय कर चालूवायचं झालून झालं कि, मग करायचं आम्ही.
हा हा ते कसं व्हायला लागलंय ग्रुपमध्येध्ये सगळी आवळखीच आहेत ना.
हा हा.
त्याच्यामुळ मग ते कुणाला मेसेज करायचं, काय नाही असं वाटाय लागलंय.
आणि एकदा ओळख झाली की होते आपला आपण आपण जस करत जाऊतस आपल्यासारखी सगळ आता आपण जसा विचार तच दुसरी पण करत असते ना. अनोळखी आहे बाबा, आपण कसं बोलावं असं होत असेलच प्रत्येकाला.
तरी पण आता दोन तीन कॉल झाले थोडा.
हा.
आता काय आणू आता ते टास्क आलय म्हटल्यावर कम्प्लीट तर करायलाच पाहिजे.
होहोह..
मग ते ते सातच दिवसात कंप्लीट करायचंय काय?
काय मला आयड्या नाही ग.
म्हणतं होते सात दिवसात म्हणजे ते ग्रुप वर मॅचेस करतं होते ना. त्याच्यावर ते म्हणतं होते. सातच दिवसआहे, मग ते सात दिवसानंतर मग ते सगळंचं बंद होणार काय?
काय मला माहित नाही ह्याविषयी तुला पुनमशी बोलायला लागेल.
हा. हा.
म्हणजे ती तुला डिटेल सगळं माहिती कारण मी पण म्हणजे न्यू जॉईनिंग आहे. त्याच्यामुळे मला पण काय माहिती नाही यामधलं थोडं.
तुम्ही पण आता जॉईन केलाय काय?
होय होय आताच जॉईन केले मी पण, त्याच्यावर मला पण यातले एवढी काही जास्त माहिती नाही आहे.
ला पण माहित नाही मी आता फक्त चार पाच दिवसच झाले जॉईन केले.
हा नाही तुला सगळी डिटेल सांगेल पुनम सोड मस्त सांगते ती.
होय हो सांग त्यानी सांगितल्याने थोडा सगळं समजावून सांगितल्याने.
हा.
अ मी प ना अ म्हणजे आता नवीन असल्यामुळे सगळं ते ऍप डाऊनलोड करायचं, ते फॉर्म भरायचं, प्रोफाईल टास्क सगळं त्यांनी सांगितलं. सगळं समजावून सांगितल्याने मग चालू केले मी.
नाही असं सांगितलं की काही नाही वाटाय सर मग येईल तुला तर या विषयी सुद्धा तिच्याशी बोलते म्हणजे तुला सांगेल डिटेल काय आहे ते.
हा हा चालते थोड. त्यांना फोन लाव म्हणजे त्यांच सगळं कंप्लीट झालंय वाटतं ते त्यांना फोन लागायला नाही ते.
हा हा हा हा...
त्यांचं काहीतरी त्यांनी ह्यांना लावून ह्यांनी त्यांना लावून असं काहीतरी एकशे ऐंशी मिनिट काहीतरी पूर्ण झालंय म्हणाल त्यानी त्याच्यामुळे त्यान फोल लावायला यायला नाहि.
हा हा हा.
त्याच्यामु अवघड चालले ते.
होते गे बघा चालू करतील आणि थोड्या वेळ नंतर ट्राय करायचं जर झालंस तर झालं लक्कीनी.
होय होय तेच कि.
हम्.
आणि काय म्हणताय?
आवर आवरडलं सगळं घरातलं.
आवरलं सगळ आवरलं त्याला झोपवलं अगोदर. के बोलू देत नाही मला सारखं मध्ये मध्ये गबुधर हाय पुना काहितरी त्याला ब झोपवलं मग आता थोडं थोडं करायचं स् कंप्लीट एका दिवशी तरी काही होणार नाही. कारण तो झोपल्यावरच मला करायला पाहिजे हो
नाही होत आम्ही पण शजतात केल तर काय असं म्हणजे. आमच्या जना पण झालं नव्हतं त्यावेळेस पूनमचं पण काहीतरी काम निघलंमु पण न्ह आणि आमच्या ग्रुपला द जास्त ज ड नव्हतो हे बाकीचे मुली नव्हत्या ना त्याच्यामुळे अवघड झालतं आमच आणि त्यात ते एकटीच म्हणजे अजून एकटी होती तिचं लग्न होत. त्यात ते आमचं झालंच नव्हतं. कुणाचच कॉल करून द्यायच्या नंतर एकदम सगळ्यानी आवड म्हणजे एक दोन चार दिवसात म्हणजे आम्ही सगळ्यांनी पाच सात जणांनी आवरून घेतलो फटाफट.
हा हा एकमेकांना करून काय
हा मग त्यामुळे आमचं आवरून गेलं नाही तर आमचं पण झालं नसतं तरी पण माझं अजून झालं नाही. त्यामध माझं पण नाही आणि पुनमचं पण नाही अजून त्या अनेका टास्क मधलं अजून कंप्लीट नाही झालेत आमची
हे ऑडिओ ऐकून खाली टाईप करायच
नाही नाही ते नाही कॉलिंगचच कॉलिंगचच नाही झालं अजून आमचं
होय काय हा हा ते ऑडिओ साईब करायचं ते काय भरपूर दिवस आहे म्हणत होतेने
ते काय माहित नाही क ख हे जे फोन फ्रेंडशिप आमचं कॉलिंगच आहे का ह्याच सुद्धा आम अजून राहि कॉल थोडे म्हणजे पहिला जर सुरुवातीला टास्क आला तर त्याचे कमप्लीट नाही झालेत अजून अजून थोडे थोडे आहेत सगळ्यांचे आता बघया कधी येतोय तो परत त्यावेेळेस करायचं
हा हा म्हणजे ते आल्यावर समजते काय
म्हाला तर आम्हाला तर सगळं म्हणजे पुन्हा वापरण्यास सांगते त्याच्यामुळे मी त्यांनाच विचारते काय आहे. काय नाही मग त्या सगतात मला क बा आलेयग त्या नी सांगतील तसं केलं की ते होतंय सगळ किंवा आता ग्रुपला आता तर काय टेन्शन नाही खरं ग्रुपला येतय सगळं
ग्रुपला या लागले थोडं सगळं मेसेज करून पण विचारय लागत ना म
हा नाही आहे आता चांगला आहे स सगळी म्हणजे सांगतात सगळं
होय होय आणि काय पण विचारू दे केव्हा पण मेसेज करू दे लगेच
नाही हो आणि म्हणजे रागवत वगैरे पण नाही जास्त.
ह ना. होय होय सगळं समावून सांगते सोडं,
होय. हम्म चालत मा आणि बोलूया आणि वाहनता पण आणि
हा हा चाल आणि थोडा वेळ थांबा ना,
आता आवरा घरातलं सगळं तुमचं राहिलेलं.
होय होय तुमचं पण आवरायचंय का अजून,
होय माझा तर चार सुपाई तेवढी नीट करून ठेवते म्हणजे झालं. चालेल ओके चल बाय हा हा.